हॅलो हॅलो हॅलो हॅलो
नाही का आवा
हा आला आला आला आला आता
बोला आता
आला ना बोल ना ह बोल आलाय आवाज हॅलो हॅलो
हां बोल ना
हा बोल ना तू काहीतरी का हे काही नाही ग ते विठ्ठलाच्या मूर भाऊजींना आवडल्या
हम्म
हा हो बोललेत ते मला म्हणे घेऊ घेऊ म्हणे
हा
हा आता अमृता हा अमृता आता जे डिसिजन घेणार ते चांगलंच राहणार कीनई
हम्म
हम्म हम्म
काय नाही काय केलं आज गेलेत का भाऊजी.
हां नाही आता जातील आज ना त्याच्या मित्राचं लग्न आहे मित्राच्या पोरीचं लग्न आहे.
तिथेही झाले का मित्र?
हो झालेच ना आता बरेच झाले काल तर रात्री दोन वाजता आले हळदला गेलो हो ते तर
बापरे!
हा ती पिहू खूप त्रास देते. पिऊस नाय बेलू देत.
हम्म हम्म.
ते कसं माहितीय का यांचे मित्र म्हणजे आता ओळखी ओळखी होतेय
हम्म हम्म.
हा मग जेवण वगैरे करायला बोलवलं होत काल हळद होती तर
हम्म हम्म.
हा मग काल दोन वास्ता आले रात्री मी जागीच होती मला झोप पे ही येत नव्हती कारण की आपण म्हटल इथे आहो बाबा कोणी जास्त ओळखीच नाही काही नाही यांच्याकडे फोन पण नव्हता नेलेला
हा.
हा त्याच्यामुळं म्हणजे जेवण करूनच आले तिकडनं रात्री हम्म.
हम्म.
हम्म झाली तयारी? . हा तो टिफिन ते आता रोज येणार आहे ना दोनच लागले टिफिन तुझ्याकडे आम्रपाली सांगत हो ती मला म्हणे माझ्या भावाचा टिफिन लावला तेव्हापासून आता हिला बरेचसे आले म्हणे टिफिन पण ते काय माहिती म्हणे करते की नाही हा. हा तहसीलदारचा दिला होता भाज्या वगैरे छान करते म्हणे.
हम्म.
मी म्हटलं हो तिच्या हाताला चव आहे म्हटलं.
हाव
हो ना.
हम्म.
छान करतो म्हटलं.
हम्म.
हम्म. काय नाय हो पुण्यालागेला अभी
हो.
हो उद्या येईल वापस.
हम्म.
हा भाऊजी गेलेत का?
नाही आज पालखी आलेली आमच्या नांदोड्याची.
हो का ते आयाला जायची
हा . ते व ड्राय करायचं बी केलं का? हम्म. नाही तुमचे आहेत काही नाही एवढं हा बोल.
हॅलो.
हम्म.
तुझ्या सासू
नाही नाही सासू सासरी नाही हो गावची पालखी आमच्या.
हो हो नाही ते दाखवते ना पहिली दिंडे.
हो, हो.
हो, हो. तिच्यामुळं विचारलं.
नाही आता थकलेत ते.
अच्छा आता जात नाही त्यांना? हम्म, हम्म. हा मग तुझ्यासाठी आणि टिफिनसाठी एकच माझी केली का ग? हा.
आणि भाजी
हो का? हम्म, स्वयंपाक झाला समजा तुझा मग.
स्वयंपाक झाला?
हम्म. आता हा, अच्छा.
हम्म. झालं सगळे काम झाले.
हा.
आता धुनं मशीन बिघडलीये आमची वॉशिंग मशीन.
हो काय मग?
हम्म.
काय झाल?
काय ते पट घुमतच नव्हती.
हां मग आणलीत ना बरोबर करून?
नाही नेली दुरुस्तीला.
हो का?
हम्म.
हम्म. नाही तर ॲटोमॅटिकवालीच वीकुन टाकायची ना काय दहा बारा हजाराची हायं वाटत हे.
हो. पाहु आता पुढं.
हा त्यामध्ये नसतात. आमची सात किलोची आहे. सात किलोमध्ये पण छान कपडे निघतात.
हम्म, हम्म.
नाही आता तीन वर्ष होऊन गेले ना मशीनला.
हो.
मध्ये मध्ये मग ते काही साफसूफ करावंच लागते त्याच. त्याच्यामध्ये राहते ना ते, एक पावडर मिळते हं ते पावडर जर टाकली ना पूर्ण चित्र साफ होऊन जाते त्याचे.
होव का?
मी तसंच करत असते मग. अ सहा महिने झाले की काय पावडर टाकून देते त्याच्यामध्ये. आणि मशीनमध्ये पाणी जसं आपण सुरू करतो ना कपडे टाकल्यानंतर तसेच सुरू करून देत असते.
हम्म, हम्म.
क्लीन होऊन जाते. ऑनलाईन बोलावले होते मी ते पावडर खूप मोठे पॅकेटस आले होते.
अच्छा.
हम्म आता करावं लागन मला ते. आता बरेच दिवस झालय, क्लीन केली नाही मशीन. ते कसं ते बारीक छिद्र असतात ना, त्यामध्ये कधी कधी अं कपड्याचा मळ वगैरे किंवा दोरे वगैरे अस ते गेलेले असतात, ते आपल्याला काही दिसत नाही आणि ही पावडर कशी टाकले की लगेच साफ होऊन जाते.
हंम्म हंम्म हंम्म.
हम्म. असचं चालू राहते म हो लावते लावते आई छान ए अ हं हं. हम्म मी पण आस. हाव हाव हं हं ह हा. आज तर उठलतं तेव्हापासून आठ वाजतापासून चालू आहे.
हा.
हा आ.
आता थोडासा ब्रेक घ्यायचा आता. थोडा ब्रेक घेऊन आंगोळ वगैरे करू.
हा प्रियाला पिहूला पण जेवू घालावं लागते ना.
हम्म.
आ. पिहूच्यानीचं आम्हाला वेळ होतो दुसरं काही नाही.
हो प्रात देते ना खूप.
त्रास देते ना ती.
हम्म हम्म.
हा हा साक्षी नी पिझ्झा छान केला होता त्या दिवशी.
पिज्जाई छान करते ती सगळंच चांगलं करते.
हंम्म.
हम्म.
मग काय ते रेसिपी वगैरे सांगत जा म्हणा तिला मला.
होव रेसिपी मावशीला पिझ्झ्याची.
अं.
हम्म. असं हम्म.
काय ते तूप अ रेखा ताईला तर भेटलं नाही म्हणे बाई आधी अगोदरच सांगून ठेवावं लागेल आपल्यासाठी तुप मग.
हो का पण ते म्हणते गावरान गाईचं आहे की कशाचयं.
तेवढं काही विचारलं नाही बरं.
नाही गावरान गावरान गाईचं जर्शी गाया आहेत, म्हणे तिथं.
हो का मगं जर्सीच नको आहे ना.
अंम्म हंम्म पहिले पाय म्हणे कोणत्या गाय आहेत.
आ. विचाराव लागन गावरानाच असतील हो ते आत्ता थांबलं म्हंटलं. ते त्याच गायीचा हे करत असतील ना ते.
नाही मगं गावरान गाईचं लय माहाग येते ग तूप
नाही तिथं कसं खूप मोठ्या गाई आहेत ना आणि ते एरियाच केवढा आहे
अं आणि तिथं कसं कुत्र यायच पोळ्या नव्हत्या करत त योगिता वहिणी.
हंम्म हंम्म
तिथे ढोरं वगैरे सांभाळतात वाट ती लोक.
हम्म.
त्याच्यामोह होत असेल तो.
हो.
हो ना. हॅलो. हा.
हम्म.
तू काय आजकाल कोणीच प्युअर देऊन नाही राहिल.
नाही ते तर आहे.
इथे पण प्युअर तूप भेटतच नाही आम्हाला.
हम्म, हम्म.
पिऊसाठी बघतोय. पिऊला असं वाटतयं प्युअर तुप, वरण, भात वगैरे खाऊ घालाव. पण तूपच मिळत नाही इथं काय कराव मग?
होय. चांगलं अस ते खाऊ घाले वरण.
हो ना, पण ते आता तर इतक्यात काय करू राहिली माहितीय का ती? पोळी, पोळी खात तच नाहीय बिलकुल जशी नगरवररून आली तशी पोळी खातच नाही. नुसतां दोन्ही टाईम भात.
तिच्या आईन भातच खाऊ घातला असेल ना मग.
काय माहित तेे का-काय झालं होतं पोळीच खा दिसली की पोळी नकोच म्हणती. नुसता भात, मग त्या भातामध्ये कुचकरून तिला पोळी दिली. तिला ते पण कळते.
हम्म.
मी चतकोर पोळी घेते आणि जास्त भात घेते मग.
हम्म.
हम्म, तिला खूप कळाय लागलं लगे.
हो.
हम्म. असं हाय आता. चिवडा वगैरे केला होता तिला, आणला होता नायलोनचा चिवडा विकत. रोज सकाळी तेच खायाचं. नाचते सारखं हा. हम्म, सकाळी दूध वगैरे पाजते वाटीत. मग आता प्रियासारखीच करते दुधही पिऊन नाही राहिली.
दूध पितोच ते सारखं, दूध लई खर पिऊनच दूध द्यायलाही नाही पाहिजे आजकाल भेसळ सगळं भेसळ येऊन राहिलं दुधात.
हो ना.
दूध आमचं आयुष्य तर पितच नाही, साक्षीही नाही पित. ते दूध ते असं वासच येते.
हो दुधाचा वास येतो.
हम्म.
पण मग द्याव तरी काय सकाळी सकाळी नाश्ता वगैरे खात नाही काहीच.
हमं.
ह नाश्ताही खात नाही ना काहीच करत नाही नाश्ता.
नाही.
अं तिला परवाच्या दिवशी म्हटलं अंड्याच आमलेट करून पाय म्हटलं खाते का तर. हा ते खाल्लं मस्त.
हम्म हम्म.
अम्म तस खाते ती काही नवीन नवीन करून दिलं की तस खाते. मग म्हटलं जाऊ दे आता तस खा जसं खाते तसं खाऊ घालायच. हम्म तू सांगशील मला काही रेसिपी काय खाऊ घालायचं तर.
हो सांगलीकडं.
हम्म.
हम्म.
डान्स तर खूपचं मस्त करते.
हो.
डान्स करते, वन टू लिहिते, गाणी म्हण ते स्कूलचे.
हा.
हा.
हुशार आहे ती.
हा ते काय कांतारा चालू आहे. क गाणे लावून घ्यावं लागते टी व्ही वर अ हं.
अ हं हं हं.
येते काय काय हं.